हॅलो?
आं, आवाज येतोय का ती?
बरंय
हॅलो? हां, आवाज येतो का? हॅलो?
हॅलो? हा येते का आवा, येते का आवाज?
हां, बोला की, येतोय की.
येतेय ना आता आवाज, क्लिअर?
हां हां, येते येत. जेवला का? काय नाय बघा, आवरलं? हॅलो?
हां.
जरा रेंज मध्ये, येता का?
हॅलो? येते का आवाज?
हां, हां आता याय लागला, बोला.
हां, तेच म्हटलं, दिवसभर काही काम चालूच राहतात, म्हंटल
होय, ते काय चालूच रह
त्याला काही, नाही आजून मुलगी स. मुलं गेल्या ना, ती आल्यानंतर आता, मं जेवनार.
हां हां, स्कूल ला गेल्या?
होय होय, अ ती एक वाजता येती के.
सकाळी जाते का?
हो सकाळी जाते, न-पावणे नऊ ला जात्या. नऊ वाजता असतयं स्कूल, नऊ ते साडेबारा असतयं, एक वाजतोय, तिला यायला, घरी.
यायला घरी, होय तेवढं ट्रॅफिक वगैरे, असणार ना?
सगळ्याच मुलांना वॅण लावलेली ये ना, मग वॅन ते सोडायला येणार म्हंटल्यावर सगळ्या मुलांना सोडून, म्हटलं कि तेवढं वेळ जातोय.
हॅलो?
हॅलो? हां
आं?
जुनियर के जी.
जुनियर के जी ला, हां हां. काय मग तोपर्यंत आवरून घ्यायचं सगळं बाकीचं, ते ये पर्यंत.
ते चालूच आसतय की ब हे कर
हा हा, हॅलो!
गावातन फिर
जरा आवाज क्लिअर येत नाही.
ठीक आहे.
हॅलो!
हॅलो!
हा क्लिअर येत नाही आवाज म्हटलं, हा आता या लागलाय बोला.
हा तुमचं आवरलं काय म्हणलं?
होय आमचं चालूच आहे की, बाळ झोपलय.
अ हं,
हा
काय म्हणता आणि सुट्टी तेन कशी झाली?
होय सुट्टी छान झाली फिरायला वगैरे गेलो होतो.
उ हुं,
तुम्ही गेला होता का कुठे?
नाही आमच्या घरी लग्न होतीत त्यामुळ तेच्यातच बिझी होते त्या म कुठ फिरायला जायला मिळालं
हा त्यातच म्हणजे वेळ गेला आसल सगळा सुट्टी वगैरे त्याच्यातच गेली.
मे सुट्टी आमची सगळी त्याच्यातच गेली लग्नामध्येच. म लग्नच लई एन्जॉय पण झाली आणि धवपळ पण तेवढीच झाली, घरचं लग्न म्हणलं की घरच्या सुनेला किती धावपळ होत्या ते तुम्हाना माहित आसलच.
होय.
पण त्यामुळ चालली होते.
धावपळ पण होत्या मोठ्या कार्य आसल की होतयच ते लग्नकर म्हटलं की,
हू आणि कसं सगळं सुटे असल्यामुळ सगळेजण सगळेच मावशी वगैरे आत्या म्हणा त्यांचे मुलं वगैरे सगळे त्यांचे मुलांचे मुलं सगळेच होतीत, त्यामुळं घर आसं भरलेलं पूर्ण.
व्हय. आता ते गेल्यानंतर पूर्ण करमत नस
म म तेच झालंय सगळे आम्ही पण आलो इकडे ते पण सगळे नि गेले पाहुणे तेन मग घरी आता सगळं घर रिकाम रिकाम झालतं चार दिवस कुणाला करमनाच झाल त आसं झालंतं इतक दिवस आड द आड दिवस तरी सगळे पाहुणे होते ना कार्यक्रमच होते एवढे
होय पाहुणे घरी आसली कसं जरा घर भरल्यासारखं आसतं ना ते गेले की एकदम करमत नाही हा. तेच
म्हणत मम्मी तेन की घर लई रिकम रिकम वाटलय बाई.
कधी ना कधी तरी जायलाच लागणार ना सगळ्यांचे जॉब वगैरे असतात त्यामुळ पण जायला लागतय. राहून तरी काय करायचं म.
म काय म हेचं पण ऑफिस होत म्हटलं आलो आम्ही निघून ते झाल्यावर कार्यक्रम सगळे पार पडल्यावर निघून आलो आम्ही म.
होय. तेच की ऑफिस आहे म्हटल्यावर सुट्टी पण जास्त दिवस देत नाहीत ना.
त्यामुळे यावर्षी मला म्हणजे माहेरीे मम्मीकडे सुद्धा सुट्टीला जायचं झालं नाही. त्यामु
हा हा तेच ना, नाही सुट्टी म्हणजे, असं कार्यक्रम वगैरे असले की नाहीच भेटत कुठं बाहेर पण जायला. सगळं आवराआवरीत त्याच्यातच वेळ जातो. होय.
आता ते दिवाळीत. आता दिवाळी शिवाय का परत जायचं होत नाही. काही नाही गावी आता.
पाऊस पाऊस मध्ये कुठं जाऊ वाटत नाही. कुठे जात नाही ना बाहेर.
नाही आणि कसं होत मग, सुट्टी आणि स्कूलला पण सुट्टी नसते जास्त, मग स्कूल मिस होते जाय च, म्हटलं की आठ दिवस जातात गावी जाऊन यायच म्हटलं की, बारा दिवस त्याची स्कूल चुकती. त्यापेक्षा राहुदे म्हटलं आता दिवाळी डायरेक्ट सांगूनच आलोय आम्ही, दिवाळीतच येणार म्हटलं आता काय येत बसत ना
होय. दिवाळीला क
सुटी असत्यात हा मग तेव्हा तिला कस दोन तीन आठव तीन आठवडे जवळ जवळ सु स्कूल ला सुट्टी असते मग त्यामुळे निवांत असते.
निवांत असते. लेट न झाल होते ना.
हा. म्हणूनच म्हटलं, दिवाळीतच येते म्हटलं, दोन्हीकड तिकडं पण, सासरी पण माहेरी दोन्ही कडे
पण दोन्हीकडे जायला होते होय. दिवाळीत काही दिवाळी या करायची काय आपल्या हेला जायच. सुट्टीना. हम् होय.
हम्म.
काय चाललंय आणि
काय नाही बघा निवांत चालले. पोरांच्या पाठीमाग दिवस त आता आले कि तिच्या पाठीमाग आणि
होय. ते दिवस जातोय सगळा त्यांना खाऊ घालायचं हे करायचं.
हम्म मग काय?
परत झोपायला लावायचा.
त्यात ते काय आपलं काम चालू आहे. त्याच ते कार्या त्याच पण बघावं लागतेच की,
होय. त्याचं पण बघावं लागत. तेच म्हटल कॉल करायचे राहिले.
हम्म हम्म, किती राहिले कॉल आजून शिल्लक?
काल कॉल अजून भरपूर राहीले आहेत. फक्त ट्रान्स्क्रिप्शन च चालू आहे.
हम्.
आता एक पाच झालेत कॉल. अजून भरपूर आहेत. तुम्हाला पण आलेत.
ट्रान्स्क्रिप्शन कसंही व्हायलय. कॉलला कोणी ही भेटणं. काय ट्रान्सक्रिप्शनच चालू आहे की माझं पण. हो. मी करायला लागले की मग त्या मग
कॉलचं पण म्हणजे आहे पण मला अजून कॉल करायला कुणाच झालंच नाही. मी घेेतलंच नाही मी अजून चालू केलं नाही त्यामुळं, मला खरं खरं कोणी भेट कोणी भेटणा झालं असं व्हायलय का? करायला मग कॉल करायच तर बिझी. हा. त्याच्यामध्ये बिझी आहेत. त्यामुळे मग कोणीच भेटणं झालंय कॉल करायला.
मग आम्ही पण आधी कॉल करून विचारतोय. म्हणजे फ्री आहे काय मगच कॉल करतोय.
म्हणलं अजून मी चालूच केलोच नाही म्हटलं, अजून बाकीचे कोणच करणा झाले तर थांबलोच म्हटलं तर करायचं म्हणलं.
होय. ते ग्रुपवर एकाला एका व्यक्तीला पाच करायचे आहेत ना.
पाच करायचे चालतात मग चालतय तसं करायला मग
होय नाहीतर मग ग्रुपवर प्रत्येकाला एक एक केला तरी पण होऊन जातील ना
हम हम्म हम आता बघू आज चालू मी पण आज चालू करेन मग आता कुणाकुणा एक कोणत मिळाला तरी एक दोन दोन तीन तीन कॉले एकाला जरी झाले तर बघूया पहिला
होय तेच ना खूप झाले तीस करायचे ना आधी क
तीस आहेत त्यामुळे पाच एका व्यक्तीला पाच वेळा चालते म्हटल्यावर मग काय चांगली गोष्ट
होय एका व्यक्तीला पाच वेळा चालतय आम्ही पण चालू केले आता बघू, त्याने आवरायला सांगितल ना लवकर फोन टास्क
हम्म हम्म फ्री तर पाहिजे म्हणणा कोणी फ्री होत नाही लेत नाहीत लवकर असं होते काम त्यातली आप तर गृहिणींचं कसं होते बघताय का नाही घरातलं पण बघा पोरांच पण बघा आणि परत हे टास्कच पण ते ड करा त्या आता टाईप भेटायचो म्हणजे
हो तेच ना टाइम म्हणजे कोण फ्री असेल तरच हे करतात ना ते सगळेच ट्रान्स क्रिप्शन लागलं त्याच्यामुळ
हो काय आहे त्यात पण कस होतय म्हणजे प्युअर मराठी लग्वेज असेल तर पटकन पटकन होते जर असं थोडस ग्रामीण भागात कल्या भाषा असेल तर त्याला टाइम लागतोय मग मग त्यामध्ये तिथं पण जास्त टाइम जातंय
टाइम हो ते टाईम वगैरे करायला वेळ लागतो ना त्यामुळं पण हे होतय
आणि एकेकाच ऑडिओ तर क्लिअर ऐकूच येत नाही काही असं होते मग किती दोन तीन वेळा ते ऑडिओ ऐकायला लागतात तेव्हा कुठे कळतात वर्डस काय आहे ते
त्यामुळे पण समजत नाही वेळ त्याच्यामध्ये पण खूप जातो ते कॉलचच बरं होतं आपलं
पट पण कॉल केलं झालं
होय झालं!
चालायचं काम आहे तर केलं करायला तर पाहिजे आप
करायला तर पाहिजेच होय तेच की कम्प्लीट तर करून ठेवायला पाहिजे
होईल होईल सगळं कॉल पण होतील ते पण होऊन जाईल घे भाऊ बघत बघत आपल्याला कळणार पण नाही कधी झालं सगळं
होय तेच की बघायला पाहिजे ना
हम्म
बघायचं आहेत आपलं काय थोडं ते एक दोन दिवसाला एक दोन दोन तरी झाले तरी बस होतात
हम्म तेवढा हाय रोज म ठेवलं तर पहिल कॉलिंगच म्हटलं पहिल कम्प्लीट करूया आता पहिले ते घ्यायच हातात ते एकदा कमप्लीट झालं की ते करत करत हे भले टास्क कस ट्रान्स्क्रिप्शन एकन्नास शंभर तरी
करत करत कॉलिंग केलं तरी चालतं.
हम्म तेच म्हणून रोज एक एक दोन ह तेवढं रोज एक एका व्यक्तीला जरी केलं तर चार-पाच
केलं तरी भरपूर होते हा तेच ना मग आम्ही पण तेच चालू केलय ते करत करत हे करायचं कॉल करायचं ते समोरच्याला आधी कॉल करावा लागतो वेळ आहे का? मग ते ह्हण, हे करतात ना री प्लाय देतात, तेच की, होऊन जाईल आता, बघूया. काय चाललंय मनी? हां, बोला की.
हं, बाकी आणि काय म्हणते, पाऊस इकडे?
पाऊस नाहीे य बघ आता, व म्हणजे खूप कडक ऊन पडल, आता.
हम्, हीकडे पण अजून आमच्याकडे, पण पाऊस नाहीये.
म्हणजे मागच्या एक द-दोन तीन दिवसांपूर्वी झाला पाऊस, जोरात. पण त्याच्यानंतर काय झालंच नाही, खूप गरमी पण वाढल्या आता.
हं हं.
आणि ऊन पण खूप वाढलय, अजून तरी पाऊस काय चालू झाला नही.
आता एकदा चालू झाला, म्हणजे मंग होऊन जाईल महिनाभर, जुलै महिना जातोय पावसात, सगळा.
होय, हा महिना गेलाच कि व आता, एक दोन आठ
आता हे झालं की, आता हे एक हा आठवडा झाला की, दोन आठवड्या पंधरा दिवस होतातच. तिथनं किती दोन आठवड्याच राहिलेत, ते बघता-बघता जात्यात.
हो, तेच ना. अजून तरी काय नाहीये, गेल्या व गेल्या वर्षी पण, खूप लवकर चालू झाला होता.
हो गेल्या वर्षी खूप, मे महिन्यातच केवढा पाऊस पडला होता.
हो, में महिन्यापासून, दिवाळीपर्यंत पाऊसच होता.
हम, तर ते वैताग येतोय त्या न को वाटते, सणावराचा पाऊस, गणपती, दिवाळी दसऱ्याच्यामध्ये पाऊस म्हटलं कि ते या काय करू पण वाटत, नही.
हो. चालेल, ठेवू का मग मी? करते मगनंतर, ठीक ये. हो.